या आयडी ला किती कॉल झालयात ओ?
अ नाही बगितलं.
हो चार पाच झाला असतील त्या.
काही नाही हो बघितलं असू दे.
हो हो आणि काय मग?
काय नाही.
हो हो.
चहा वगैरे झाला?
हम् चहा आता थोडा बनवलाय थोडा बनवायचा.
हा हा आता पावसामुंळ गिराइक भरपूर असतील ना?
हा भरपूर होते परत ना आज जरा लग्नाला गेलतो. इथ शेजारी लग्न होतं. शेजारी लग्नाला जाऊन आलो.
अच्छा अच्छा.
हे पायता पाहूने थोडे आजारी होते त्यांना बघून आलो.
हा हा कोणत्या गावाला?
ह इथीच शेजारी मल्लेवाडीला.
हा हा कोण कोण घेलता लग्नाला?
मी आणि आमचा दादा.
हा हा.
दोघ गेलतो. आज पाच ठिकाणी लग्न होतं.
पुर च चांगला असल ओ.
पाच ठिकाणी आम ह पाच ठिकाणी आमंत्रण होतं. मग जायचं कुठं?
हा हा.
मग एक ठिकाणी तेथोडं आ इथल्या इथ जवळ होत जाऊन आलो.
हा.
आणि काय मग?
काही नाही.
हम् हम. ते अ- पावसाळा आहे ना आता. हॅलो.
हा बोला की.
तिकड चालु झालाय नाही इ पाऊस?
पाऊस चालू चालाय पडाय लागलायच आता.
ह हो इकड पण मोठीचह आल्या.
हा आता हे आता पावसात असच ये. थोडा थांबणार थोडा येणार किचकिच सळीकडे चिक- कल-
आमच्या इकड तर जनावरांना बांधाल सुद्धा जागा नाय.
ह होय आमच्या इथं पण तसच झालंय. जागा बदलून बदलून लांब लांब बांधायचा. त्यांच पण पावसात हाल होत ना?
पत्रात बधायची ना?
हो पत्र्यात ती आमच शेड आहे खरं त्यांना सवय नाही. ते थांबतच नाही त्यात बांधल्यावर हा वरडत्यात अस मोक. च बांधलेला आहे नाही आतापर्यंत आणि आता झाडाली पासातांधून चालत नाही.
हा.
न कुठ ट्रॅक्टर ला कुठं? अ असं जागा भरपूर मोकळी आहे पुढं असं. मग ते असं खुट्ट मारून बांधतोय असं लांबे करून
खुट्ट का मे का?
मेका हा मेका
हा ह. राहत्यात तसं मी तला
हो राहत किंवा अजार आहेत ना टॅक्टरची ट्रॅक्टर ला कर अससं बमच.
ते आज त्या अवजार थोडाय जणी परतन फुडून येेऊन सोडायचं आणि किथं बांधायचं काय?
नाही नाही तिकड लांब बांधच अस की मीकांना बांधतोय. घरापशी जर बांधायच झाले तर म अवजरांना
ह. मग कितीत अवजारांना बांधायचं क आणि त्यांना काय आता तेवढी नसते अवघा रडासारखे
हम् असस्त्या चार अवजार आहेत चारंना चार बांधतोय.
चार जणवररे
हा.
जनावर किती आहेत तुमचे?
चार आहेत चार
हा एक गाय एक म्हणस.
दोन रेडी आहेत एक मोठी रेडी आहे. आणि एक आता जलमलीलेख आहे दोन तीन महिने झाले हा दोन आहेत.
हा हा. म नाही काय?
अ काय नाही बघा.
हा.
निवांत बाघा.
हो हो. तु तुम्हाला थालीपीठाची रेसिपी सांगता का कसं करताय तुम्ही?
हम्म सारखे तुम्ही सांगा नंतर मी सांग.
आम्ही फुग्याच करतोय ना. होण.
त्यासाठीम् निम््या प्रमाणात ज असतील निम््या प्रमाणात अ दडायचं.
हा.
ह नि त्याच्या निम्म्याच्या निम्म. म्ह पंचवीस टक्के आहे कनाच किंवा सनफ्लॉवर
बरं.
ते पीठ घ्यायच त्यात हिर मिरची लसण. पां हो. मिक्सरला बारीक करून घालायचं आणि मिक्सर ला बारीक करायचं.
हां.
हे जिर मोहरी कांदा तेल. ते जिरं, मोहरी, लसून, मिरची ओवा.
हां.
ते बारीक करायचं, आणि ते त्या पिठात मिक्स करून पीठ मळायचं. आणि, भूक मारते, एक दोन तास.
भिजत ठेवायचं.
हा भिजत ठेवायचं. आणि दोन तासानंतर मग तेच, आपल्याला हव्या त्या शेप मधी पुऱ्या तळून घ्यायच्या.
हा.. हा.. आणि कोथिंबीर वगैरे त्याला,
पाहिजे असेल तर घालायचं, नाहीतर नाही मग.
हां हां.
तुम्ही कस करताय? हां
हम. आम्ही तसं अ-हे तळायचं कधी केलं नाही. थालीपीठ घरी म्हणजे, दह्यातन बुडून खायला करतोय ते, त्यामध्ये असं शाळवाचं दोन वाटीपीठ, गव्हाचं दोन वाटीपीठ. आणि डाळीचं एक वाटी पीठ. असं घ्यायचं. आणि त्यांमध्ये जिरे, आणि ओवा हे घालायचं हळद, आणि लसूण आणि मिरची. मिक्सरला बारीक करायची. ते घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि मळायचं, मळल्यानंतर वरून कोथिंबीरी टाकून अनेकएकदा मळायचं. किंवा वरून लावल तरी कोथिंबीर चालते. किंवा थालीपीठ आपण थापताना वरून जरी कोथिंबीर हे केलं तरी चालतं. त्या- गोळा घेताना. आणि थोडं लय उशीर भीजत ठेवायचं नाही, कारण ते मऊ होते पीठ.
हं.. हं.
आणि गरम गरम दही सोबत खायचं. दही किंवा खरडा किंवा एखादी उसळ पण चालते.
हां हां.
असं नव्हतं.
हा हा.
आता ह्या दिवसात असते सारख, आता श्रावणात बनवायला लागते नी.
कशाला?
श्रावणात. देवीला निवद लागतोय की, शुक्रवार मंगळवार होय.. होय... श्रावण महिन्यात दर शुक्रवारी देवीला निवेद करायला लागते धपाट्यांच.
हं.. हं.. आमच्या इकडं तस नाही, आम च्या इकड कसं मंगळवारच की वाळा जोगवा मागतात नी. शाळू किंवा गहू आस काय पण.
हा.
आणि तो जोगवा शेवटच्या, हम्म.. सोमवा- मंगळवारी देवळात नेऊन घालायचा. नारळ वटी हे सगळं आणि, हा, आणि जर शुक्रवारी जर नाही मागितला. तर शुक्रवारी हे मागितलेलं जोगवा दळून आणायचा. आणि ते सगळ्या देवांना नेवेद्य दाखवायचा. असताय.
म्हणजे प्रत्येक जण जाते. मागायला जोगवा. प्रत्येकांच्या घरातलीय. किती घर मागायची.
पाच, सात.
ह ह.
तुमच्याकड कसय.
आमच्याकडे काय, जो
तुमच्याकडे कसंय ह.
फक्त ते, अ श्रावण महिन्यात देवी ओटी भराय लागते. आ आम्हाला पण यालमा देवी आईचं. आणि धधपाट्यांचा नैवेद्य, मंगळवार शुक्रवार करायला लागते.
हो हो. आमची आजी बनवा, मागायची तिकडं.
हा हा.
को कुटणारचा.
हा हा.
ते पण मंगळवारी शुक्रवारी मागायचे. ते त्यांचा माग सुद्धाये. तिचा पण तो वल्लास आहे, होता.
हा हा. मग इथं पण आहे तसं. कसं आता अलीकड सगळी पद्धत असं मोड खळी चाल्या ना. आताच्या कोण नवीन हे असं पाळत नाहीत. कोण घरी असं मागायन जात नाहीत. जे जुन्या ह्याच्या्यातली हाय. जुन्या पिढीतली जी लोकं आहेत तेच एखाद
करत्यात तसं.
हो हो.
हम्म. तूम आमच्या इकडे आता उपक्रम चालू केलाय. अ प्रत्यकाच्या वाढदिवसानिमित्त. एक झाड लावायचं.
हा हा कुठं गावात.
हो गावात माळाला.
हा हा छान उपक्रम आहे की, त्यामुळं
पर्यावरण पूरक पण आहे. आणि कोणाला हानी पोचणार नाही. काय?
होय होय.
त्यामुळे परत ना प्रत्येक घरोबरीय ना. अ. प्रत्येकाच्या. दारात एक घर तर असावं. यासाठी सरकारनं गा दहा हजार मंजूर करून दिल्यात.
हा हा.
ह. म्ह काय अ उपक्रम छान हाय हो. हाय ना.
झाड